हा, ते व्हेच्या ठिकाणीच व्हेज चांगला असतं.
होय, आम्ही आता... कुठं हच्यात आता, म्हणजे थ्री सिक्स्टीला एक व्हेज खाल्लं, सिटीनला. स्टेटस इन आहे माहिती आहे काय स्टेटस इन आप
हा हा हा
तिथं पण जेवण चांगलं होतं स्टेटस इन पुन्हा ते तारा हॉटेलच्या येसीन म्हणून एक हाय तिथं पण ते पण पूर्ण व्हेज आहे नॉन व्हेज नसतेय तिथं.
म्हणजे तुम्ही सारखं जाता वाटतं.
आसतोय वरचेवर कधी तर कधी तर ह ह ते पण रक्षाबंधनला तेन आम्ही तिथे गेलेलो नाई हा जातय तेव्हा
हा आता रक्षाबंधन आलं की. हं हं दादा येतोय का नाही काय माहिती?
ग्राफिक्स
हम्म आता जरा सुट्टी कमी असते त्याला
हम हम हम
त्याला असली तरी वहिनीला नसत्या मग त्यांना सोडून यायलाच अवघड होतयं कधी आहे श रक्षाबंधन कोणता वार आहे
अठ्ठावीस तारखेला वाटतं पुढच्या महिन्यात शुक्रवार शनिवार आहे
शुक्रवार हाय हम्म हम् हम् मग काय शनिवारी येईल सोड दुसऱ्या दिवशी करायचं रक्षाबंधन हा हं आणि
अजून काही नाही मग
आवरायचं बसायचं जरासं तोवर जेवाय येत्यात
हा हं
ह हम
मला तर आज बसायला तर वेळ मिळतोय का नाही काय माहीती असं वाटायला लागलेय
का काम जास्त आहेत का अजून एक एकटेच आहे काय घरात
एकटीच आहे आणि सगळी येणार आहेत सासुबाई आता पाच सहा दिवस झाल नाही मग.. त्यांना आल्यावर घर कसं एकदम हे पाहिजे आता आपण एकटे म्हटल्यावर कसं पण करतोय ना प कुठ काय काय पडलेला असतेय हं
हा हं
ते सगळ स्वच्छता करायची आहे मला आता
हम्म हम्म
हम्म आणि काय
हॅलो
हा हॅलो
तुम्ही तर रोज फरशा वगैरे रोज पुसताय
नाही रोज नाही एक दिवस आड आड असतात
होय आमच्यात दिवसातन दोन दोन तीन तीनदा होतेत
होय, कसं काय,
पोरं लहान हायत, कायतर सांडतात, कायतर करतात. सकाळी एकदा होत्या मग काय करतोय एक-एकदा दुपारी जेवल्यानंतरच पुसतयं सकाळी पुसतच नाही, जेवल्यावर आणि खरकाटं तेन पडून आणि घाण हुत्यात
हा
हूं.. हूं.. पण पुसायची हाय मला फरशी,
करू कंटाळा येतोय फरशी पुसायला, नको वाटतंय सारखं
खाली....
हा.
हम्म. घंटा गाडी कुठं आली नाही वाटतं आज?
आली नाही का आता काल परवा आलती वाटतं की,
काल कुठं मला ऐकूच आली नाही.
ह काल काय परवा दिवशी आलेली
तुमच्या जवळच मेडिकल झालय की आता बरांय.
होय इथं जवळच झालेय मिडी
तू आलेला तिथं.
व्हयं
हूं... तुम्ही काय कधी कुठं बाहेर नसताय, नाही दुपारचं आलेलो,
दुपारचं हा.
हूं....
इथं जवळ असं धान्यांचं दुकान नाही काय कुठं कडधान्य मिळतात असं?
म्हणजे कसं पाहिजे, होलसेलमध्ये काय
म्हणजे आता आपलं किराण मालात.
किराणा मालाचा आहे की, खाली लास्ट लास्टच्या गल्लीला आहे.
इकडं खाली जाया लागतयं काय?
होय आमची गल्ली आहे का नाही आमची आठ नंबर आहे ती चार नंबरला. म्हणजे तुमची नऊ, आमची आठ, सात असं खाली खाली पर्यंत जायला पाहिजे लास्टला आहे.
आणि आमच्या गल् आमची गल्ली का त्याला समोर एक गल्ली आहे, ते पार्लर होतं परवा जायला सांगितलेलं.
हां.. हां.. हा.
हा त्याच्या पुढं तिथं कोपऱ्यावर पण एक दु
दुकान आहे की, हा आहे की? हाय की तिथं... हूं...
तसं अर्जंट काहीतरी आणायचं म्हटलं आपलं आपल्याला इथलं इथं.
हं..
बघून याला पाहिजे एकदा काही गेलं नाही पण तिथनं ते समोरच्या बायका तेनी घेऊन येत्यात पिशवीत नं. गेल अजून आता इकडे गेलेलो परवा मी डॉलीकड.
हा हा.
आम्ही परवा तिकडं जाऊन आलो.
ह.. हां.
मी पण काय पन्नास रुपये घेत्या आयब्रोला.
पन्नास केले आता.
हम्म.
हम्म.
ती पंचवीस रुपये होत आधी पंचवीस वरन आता पन्नास वर आले. तेवढं आणि ते कटिंगच पण भरपूर महाग घ्या ते करत्याती.
हम्म, कोण? ते आपल्या गल्लीतली, डॉली बाई हा, होय.
तिथं कस प्रोफेशनल असल्यामुळ ते, हा. खर मेकअपला तेन चांगली आहे ती. मेकअप तेन छान करत्या, होय छान होता, हम्म.
हम्म.
अल्बम बघितलीस ना?
अल्बम ब
हा.
हम्म छान झालय.
हम्म.
कपडे म कुठ वाळत घालता तम्ही भिजत नाहीत.
नाही भिजत नाहीत पण असं पाऊस पडला की असं म्हणजे ते वाळत पण नाही पूर्ण आत आणून
गार राहतात.
हा गार राहतात आता आणि आणून एकदा घालायला लाग असं कराय लागत, होय ये वासा आणि येतोयच कपड्यांचा.
किती बी काय बी कर, पावसाळ्यात तेच होतय.
होय.
हम.
काय ऊन असल्या मूळ ते ऊन ऊन लागतयच नय कप कपड्याला, तरच हा, पिळताना ना.
हम पाच मिनटं ठेवायची त्यात कपडे.
हा.
नंतर पिळून काढायची
हा हा.
तो पण वास कनी मला कस तर होतय.
तो कम्फर्टचा ते डोकं दुकायला लागतय त्या वासान अस हुतय. जास्त वास आला की.
नॉर्मल असल तर काय वाटत नाही सॉफ्ट मधे अस, पण जरा जास्त त पडलं
हम्म.
दिवसभर त्या घातलेल्या कपड्यांना
वास येत असतोय तो वासान
थांम तुला परत करतो.
बर बर.
चालतय.
हॅलो, सादा करतो काय.
हा! !